हॅलो!
आवाज येतोय काय बोल की.
हा येतोय आता क्लिअर.
हा बोल की.
मी तुला हे सांग तू का कलम.
हा
आपण डिस्कस करूया कलमावर कलमाचा अभ्यास झाला तुझा?
झालाय थोडाफार बोल की रिव्हीजन राहिलय.
मग सांग की मला आपण.
नाही तूच सांग कारण माझं रिव्हीजन राहिलय. ठराविक ठराविक माहितेत.
संविधान सभेची मागणी कोण केली सांग?
संविधान दादाभाई नोवरोजी ना,
ए
मग राजेंद्र प्रसाद
ह एकोणीशे बावीस मध्ये,
कोण केलं?
अ अ हे गांजीरे केलीत काय?
हा
आणि संविधान कसे असावे. याचा आराखडा एम एन रॉय यांनी तयार केला. एकोणीसशे चौतीस साली,
बरं-बरं
आणि एकोणीसशे चौतीस सालीच काँग्रेस कार्यकारी बैठक पटणा येथे झाली. आणि त्याचवेळी त्या सभेमध्ये ऑफ ऑपेसली संविधान सभेचीच मागणी झाली.
हा हे सांग की आस कलम एक, कलम दोन ते वाच कलम तीन कलम चार असंही कर
ही निर्मित आहे गं हेची अजून कलम पुढं आहेत.
हा हा
बरं कलम घेऊ काय भाग घेऊ काय? डायरेक्ट
हा चालतंय भाग घे,
संघ व त्याचे राज्य ह कलम एक कलम एक मध्ये काय आहे? कलम एक मधलं एक
हम्
भारत राज्याचा संघ काय संघ असेल राज्याचा संघ असेल,
हा
कलम एक, दोन मध्ये हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे व क्षेत्रीय हा
हां
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नावेवर क्षेत्रीय कलम एक मध्ये दो बी आहे. कलम एक तीन
हा
कलम कलम एक भारताचे अं राज्यक्षेत्रीय तीन आणि क्षत्राचे मिळून अं बनले आहेत. तीनला क्षेत्राचे भरून भरले आहेत. राज्यक्षेञ हा
हां
कुठले राज क्षत्रीय माहितीे का?
कुणते?
केंद्रीय ना?
राज्याचे प्रदेश राज्याचे प्रदेश गं.
हा राज्याचे प्रदेश बरोबर आहे.
आणि केंद्रशासित प्र प्रदेश
हा
आणि भविष्यात संपादित प्रदेश हं
हा केंद्रशासित प्रदेश ते
हा केंद्रप्रशासित प्रदेश कितीे सांग?
किती?
आठ आहेत
हा सांग नाव जरा
कुठली कुठली नावं आहे सांग
हम्म
तू सांग की
चंदीगड
हा लडाख
फोन आला आहेत का?
चंदिगड हा
हा
लदाख
हम्म
लक्षद्वीप
हा
पदुचेरी
हम्म
दादर अअ हवेली और दमण
दादरा नगरहवेली येत
दमण अन दिप
हा
अं दिल्ली दिल्ली, जम्मू काश्मीर
हम्म
विकाय सारखं पुरेल ग बाई कुणाचं
कुणाचं गं?
बघ घरातलंच लक्षद्वीप झालं नव? असे आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि आणि अठ्ठावी अठ्ठावीस राज्य आहेत आपली हं, तसंही घटक राज्य राज्य एकच ये
हा
आणि प्रशासकीय विभाग किती आहेत
अ किती
सहा
सहा
हम्म आता कलम दोन
हम्म
कलम दोन मध्ये काय आहे नवीन राज्य स्थापन करण्याचं आहे तरतूद दाखल करून घेणे त्यामध्ये संसद अधिकार असेल त्यामध्ये संसदेचा अधिकार असणार आणि दाखल करून घेणार केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्य बनवणे अस हां
बर
कलम तीन मध्ये नवीन राज्य निर्माण करण्याची पद्धत आहे
हम्म
त्याच्यामध्ये उदाहरणार सांगतो काय तेलंगणा हां
हां
राज्य निर्मिती चे विधायक केंद्रीय गृह विभाग तयार करते काय
हां
दोन अं पुर्व समितीसाठी‌ राष्ट्रपतीकडे पाठवतात
हं
म्हणजे राजा राजाची जेव्हा निर्मिती करतात का नी
हम्म्म
तेव्हा केंद्रीय अं गृह विभागा ती सगळ तयार करते आणि त्याच्या त्याच्या अगोदर संमतीसाठी अं राष्ट्रपतीकडे पाठवतात ते काय
मला अस ठराविक ठराविक सांग की ठोकळ ठोकळ आता म्हणजे बघ अस आता राष्ट्रपतीची कलम हां परत
अस माझ्याकडे टिप आहे ग बाई
पंतप्रधानांच कलम कोणता आहे अं ह्याच मुख्यमंत्री हां समाधान कुठ आहे
एक्स पासुन पुढ आहेत सगळे
आठ आठ आणि बाणी कधी लागु होत्या निवडणुकी संबंधा कधी आहे कोर्टात सांग जरा मला
ते एक्झामला जरा मला येणार आहे अं न्यायालय ची स्थापना ते निवडणुकीच संदर्भात कुठलं कलम आहे
थांब थांब
न्यायालय संदर्भात उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय या संदर्भात जरा सांग
कलम काय सांगतो
हम सापडतेय काय
थांब की राष्ट्रपती हां राष्ट्रपतीच बघा सगळ्यांच आहे हळुहळु आहे ग पुढ राष्ट्रपती उपराष्ट्रपती मग खाली खाली अस आहे पहिला भारत सेंट्रल मग राष्ट्रपती उपराष्ट्रपती असे सिकवेन्स चालल्या तुझ्या त्या नोट्स
हं हं
तुला राष्ट्रपती व्हायचा संघ राज्य कार्यक्रम मंडळ भाग पाच नेते राष्ट्रपती हा
वाच की नाही न्यायालयाच
अन कत राष्ट्रपती झाल्यावर उपराष्ट्रपती
संसद
हम्म
त्यानंतर म्हणे झोप इथं
तीनशे चोवीस क जरा बघ बरं तीनशे चोवीस ती दोनशे चौतीस दोनशे चौतीस कडं न्यायालय असणार ए नाहीतर एकशे तेवीस आय थिंक एकशे तेवीस चोवीस ला हाय बघ
न्यायव्यवस्था
हा न्यायव्यवस्था
भाग पाच प्रकरण चार कलम एकशे चोवीस ते
हा
एकशे सत्तावीस सुप्रीम कोर्ट हां
एकशे सत्तेचाळीस सुप्रीम कोर्ट
हा दोन एकशे चोवीस ते सत्तेचाळीस
हा
एकशे चोवीस ते सत्ते एकशे सत्तेचाळीस सुप्रीम कोर्ट दोनशे चौदा ते दोनशे एकतीस हायकोर्ट
हायकोर्ट दोनशे चौदा
ते दोनशे एकतीस भाग सहा सहा प्रकरण पाच कलम होय भाग सहा अ जे सुप्रीम पहिला संपतो का भाग पाच मध्ये प्रकरण चौथं.
हम्म
आणि कलम दोनशे एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस सुप्रीम कोर्ट
हम्म
भाग सहा ते सहा आणि प्रकरण पाच कल
हम्म
दोनशे चौदा ते दोनशे एकतीस हायकोर्ट
बर
भाग सात प्रकरण सहा कलम दोनशे छत्तीस ते दोनशे सदतीस
हम्म
कनिष्ठ न्यायालय म्हणजे जो जिल्ह्यात असतो तो हा आता सुप प्रिम कोर्ट ची स्थापना झाली अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास
हा
आ
ओके
सुप्रीम कोर्ट अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास
हम्म
आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायदेद्वारे स्थापन झालं.
हम्म
फेरहर कार्ड ऑफ ऑफ इंडियाच्या, किती वेळ झाला.
किती?
एशी कलम एकशे चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टाच काय आहे बघा.
हम्म
सुप्रीम कोर्टात एक न्यायाधीश, प्लस अ तर काही अन्य न्यायाधीश असतात.
हम्म
एक मिनिट थांब. ठेवूया मग, वायफाय वर फोन करतो. मग पुढच सुप्रीम कोर्ट सांगतो.
हा